हॅलो
हॅलो
हॅलो काय करताय?
हा आवाज येतो का काही नाही आग कसली सज हा बसली तुम्ही नंतर बोला ना का आसं करता इथ हा नंतर बोला पहिलं काट करायला गला कर
ह
तझरी लाग सज मती कट कता काही फोन कट फोन केला क गपपा मारला केला ना
गप्पा मारय च मला मला फोन कटकारा काय पोण भाई
हा काही ना तिचं चालू ससणार नाही का णा का वारू पटका चालाता पटक हेच आस गपााने मारून देत बार का
कुढ जायचंय कुढ जायचंय त्यांना हणा
कुठं जायचंय सारखे चला चला म्हनताय कुठं जायचंय
हा
भी जायला पावसात
पावसात व जायला या ग चित्त मी या तिकडून मी ते इकडून ग्
का आम्ही इकडे गच्छत ते म्हणते अधुंद ग अर वार ह ह ह ह हहह
क सारा बोला
हा
आम जा कर बोला ना म्हणा पावळा शहारवला
फोन लावून दिऊ
पहिड म येकाड ह
अ
पंगंत आहे कोण आहे
काते अ
कोणाला फोन लावून देऊ का म्हणली
अग आप लाव दे हो कतला मना आव त्यांला लोला अंकलला फोन लावून देऊ का
तेव्हन ते अंकलला फोन लावून दे ओ का
ह
ग गान म्हला म तसिंगाडावली काय कायय आजू
जाव मग दव गय
आह
बरं दोघांनीच गवा दावा
हा का रे बापरे एवढं कुठं गय नशीब चांगलं माझं
नाही का प आम्ही काय लहिल आमन सांगते गाडावरच जास् सांग त
हा मग म्हणूनच म्हणते अगं लांब जायला पण आणि जवळ जायला पण नशीब लागतं ग
हा ना एवढ बारी न शिबे
हा
तेरी बाय अस
काय बाई काय सांगते आता तुला
काय सांगत आहे सांग आम्ही इतके आता चालू आहेय फिरून काय पाहिजे तुला आम्ही इतक्या आता चालो फिरून बावन लक्ष फि बेटरे गेलो तू मानूरच्या आं
नाही दहा रुपये आ हॅलो
मानूरच्या बाबांना भेटायला गेल होतो
हा हा ह हा का बरं वाटतं का
हा बरं वाटतंय
ह
पैशाां अस हे आता पस येेत काला नवी मासा
व अरे वयरीने
ह काय नाहीिन काय झालं हह आता बा इचछतध का
थां मग तुझ्या मोठ्या सासकडत येते सासऱ्याला कााबरली काय
हाझ सऱ्याला गाभर आमच्या तुमच्या सासरा गाभरल्या
हा नान म
ब कावाजी क ग्यास
त्या दिवशी आम्ही ना सोयबीजची प हा का झप
तुम्ही गेले ना तर होत
एवढ वेळा का बर
तबेत
हा म्हणून म्हटलं यांचा काही इच्छा नाही घरी याची कोणाची
ना मंग या तर कधीच्या नाव भेट त एवढ्या संग हा काय ज सावळ्याकड आता मला उलटी झाली हे झाली
ठलं क कठं जायचं
हा ठरत आहेच नाही ठरलो
का आगलं
नाही आता ठरव आता मी काय ठरव
हा मग शेवटी परत नवशील कोणी ठरवलं
हा नाही मे म नाही ारवले यावे सार ख जास त ब
हू होते
तरी पप्प रात्री हो ना वज्रेश्वरी आणि महालक्ष्मी होती म्हण ए दिवसा
वेळच लागत ना ते पण लांब आहे
महालक्ष्मीला चालायला लागतं
हा आणि पावसायचं कुठं का
योग्य तर तला चालायचं हा
ते चढायच त्याने म्ह च म लक्षमीटात तर चढच आहे हम्
पाहू आता मग दुसऱ्या एखाद्या ठिकाणी
तरी तुमच्या दोन जावां नव्हता का बरं
कुठ
दोन जाव नव्हत्या सं
त्या दिवशी बंडेला
बडडे च जावुदे पण कोडस राहातीन अ असं म्हणते
आमच्या दोन जावा आ पडतीस नाही त्या दोन जावा
लाईकन
अ अ आम्ही बोलावतीस नाही त्या ठु ठु
आ म्हीही सुूतीली ताच्या त्या नाही बोलोल होते तेच ते पागल कारे तो
मला आवडतीच नाही त्या दोन ग आणि बोलवतीच माव मरुदे आम्हाला आमच्या आम्हीच आवडत आहे एवढ्याच
येत्या का ऐ यु
अश्विनी त्या जाऊन आल्या न आता
कुठे गेला लता हा
व निसाब
हा का अश्विनी कोन घाइकर कर
नाही नाही क तुमच्यासाठी बषरती ती
दे पण
ती दिेली होती त्यांच्या गर्दीतल्या बाहेर हा तिचं नाव अश्विनी
हा आणि तिच्या नवऱ्याचा
अविनाश
तिच्या नवऱ्याचा काय नाव आहे आशा हा तेच अवरुणचे म्हणूनता अविनाश हा
हम्
हम् हम्
ते बाकी
नाय ठरलं तिचं
आं
हं
बाकी आमचं कुडंच नाही जायचं ठरलं
पाण्या पावसाच कुड जावं वाटत नाही
हा
इतक्यात म्हणत त्या पिक्चरला जाऊ एकसुण म्हणत हो ती
शितल ताईला पिकच्चरला तुला जायचंय त्या पिक्चरला जायला नाय म्हणून तेव्हाणा पिकच्चरला जाऊन तर मग
हु हु
म मला काय पिक्चरला जायला आवडत नाही
नाय का
ए ठीक आहे असं तीन तास आ
तेच म्हटली एकटी काय तीन तास बसवेल का
हा मला काय एकटी वस नाय नाई... चार तास... तीन तास... मी मोबाईलवर सुद्धा मी पिच्चर पाहात नाई आंटी
हूं.. हूं... मग मालाच घेऊन जावं लागल
तुम्हीच जा, आता घेऊन... तुम्हाला आवडतो का?
हं हो... मला आवडतं.. थिएटरला पण आवडतो... घरातही आवडतो... मोबाईलवरही आवडतो... पिक्चर पाहायला
नई... मला आजिबात नाई आवडत... कुळच नई आवडत मला
हं हं
हं हं... नवऱ्याला घेऊनही गेले होते मी एकदा पिक्चरला
हा ना... मालाही नैले होते... असे दोन तीन ताई... मला वेड पायला नेलं होतं... परत अजून कोणता होता तो... आवतार... काय झालं मस दोन चार पिक्चर पाहायला गेलो... पण मला काय .. पिक्चर मध्ये इंटरेस्ट नई
इंटरेस्ट नई का... लई पागल ए
कोण?
तेच असं लई पागल ए बई... माला म्हणतं पिक्चर पाहू दिला का तुला?
.... त्यांना आता आठ वन येत असला... संध्याका
हा... हा ते बघ... काय म्हणालाय... त्यांना आठवण येत असल... म्हणून... तुम्हाला चिडवू राहायला म्हणे ते हां हां हां
अंकल दोन्ही अंकलला... फोन करून... बोलून घ्यावं लागल... थांबा
कळलं का... सेवया बनवू राहायलाय... आरे भाई काय खरं नई गं
मागं ये... मागं मी हं
अगं ते पागल झालं ते असं असा... त्याना मांडीवर घेऊन बसलं... तरी ते दुसऱ्याला चिडवतील त्यांना सांगाय लागल आता हे पाहिलं का... म्हणतं बसती नई मांडी वर कालपासून काय दावू राहिलं गं सारखं
कधी काल दळलं?
कालय पण सकाळी... सारखं बारीक करीत होता
नाचणी... सकाळीच... काळीच दळेल... आता शेंगदाणे दळाया टाकले वांग्याची भाजी करायचीए काल काय केलंय... काल नई... कायीच करी नव्ह
नई का? ए ते कोणतं लाईट चालू हाय पाय... कोणतं लाईट चालू ए बाई
किती झाले? झाले.. झाले... व्हत आले.. व्हत आले थोडक्या.. थोड्यावर आलय
कडं हा उद्यापर्यंत चॅलेंजिंग ए... उद्यापर्यंत चॅलेंजिंग ए म्हणती
हा... उद्या पर्यंत पूर्ण करायचय
नाय... आता उद्याच्या उद्या... एव्हडं चाळीस फोन कशे काय व्हतील?
किती झाले तुमचे?
पाचही नई झाले अजून परेंन
किती? देवा आता संध्याकाळ आता मी स्वयंपाक करून घेते मग संध्या काय करत करा.
बर बर चालल. पाच का पाचच पुर्ण करायचं का?
नाई ओ तीस प कायते मामला पठमेट पडली हा.
बर बर झाले आपले तीस मिनिटं प दहा मिनिट झाली.
झाले ठेवा म आता पूडच्या कॉलला ठेवा. लगेच नका करू आता सयपाकाला लागू द्या. ठेवू का?